हॅलो हा येतोय बोलाकी
काय करताय
काय नाही झाडू मारायचं चाललंय संध्याकाळच
हा हा तुम्हाला गावामध्ये आणि सिटीमध्ये असं काय फरक असं काय वाटतंय वातावरण कसं वाटतंय काय
गावाकडचं वातावरण कस शुद्ध असतय छान वाटतंय गावाकड मोकळं मोकळं आणि शहरातलं पण चांगलंयआय पण कस
हा
गावाकडं मज्जा इथ मज्जा येत नाही
शहरांत
शहरात गावाकडची मज्जा शहरात येत नाही
हा हा शहरात कस माणसं जास्त नसतात तेवढेच एक दोन आपल्या ह्याच्यात
हा आणि ओळखीचे पण कोण नसतात तेवढे
हा हा बोल
त्यामुळे काय प्रॉब्लेम आला तर आपल्याला फेस कराव लागतं सगळं
हा म्हणजे गावाकडचं वातावरण चांगलं आहे
हा आ गावाकडच चांगलंय
हम्म नॅचरल पणे फ्रेश हवा
हो
हम्म झाडे वगैरे असतात तिकडं गावाकड ना
होय होय झाडे वगैरे भरपूर आहेत आणि खेळती हवा राहते गावाकड
हा आ
हम्
आणि मुलांना पण खेळायला ते
खेळायला वगैरे बरं पडत ते गावाकडं शेती वगैरे लोक करतात जनावर असतात त्यामुळे दूध वगैरे त्यांना भेटतय फ्रेश इकडं भेसळ दूध येतय ते शहरात कसले ते काय माहिती कोण बघायला जाते
दरवेळी घरी. केमिकलच असणार.
हा, नॅचरल ते गावातलं नॅचरलच.
हा, भाजीपाला वगरे गावाकडे फ्रेश भेटत असेल.
गावाकड फ्रेशच भेटतोय होय.
हा,
शेतातला काढून आणायचा घरी बनवायचा.
हम्म हम्म, आणि शहरी वातावरण कसं पूर्ण. म्हणजे गर्दी गर्दी आहे जास्त शहराकड.
शहराकड गर्दी आहेय माणूस माणसाला ओळख ओळख देत नाही जवळचा असला तरी.
हा हा,
गावाकडे कसं कोण पण कुणाला पण मदत करतय हेत तसं नाही.
अ ते सगळे आपापल्या हच्यात असतात. हा, हा हा, गाव कसं एकमेकांना मदत करतात. एकेन राहतात सगळी.
हम्म, त्यामुळे गावाकडे बाहेर वाटत आणि आता ह्या सीझन मध्ये सगळे. रानमेवे तेन फळ वगैरे येतात ना त्यामुळ भारी वाटले गावाकड आंबे. काजू फनस कवंद.
तुमच्याकडडे फणस वगैरे भेटत काय.
आमच्या गावी भरपूर फणस आहे आमच्या परड्यातच झाड आहे फनसाचं.
हा,
भरपूर फणस लागतयत त्याला. काजू पण आहे आमच्या शेतात शेतात आमच्या. आजू आहेत आंबे आहेत. करवंद पण आमच्या डोंगरामध्ये भरपूर आहेत.
ते काजूच्या बेयांची भाजी पण करतात ना.
होय ओल्या काजूची बियांची भाजी पण बनवलीात.
आणि त्याचं ते फळ असतं ते खातात.
हा त्याच फळ खाते ते पण मस्त लागते.
आणि ते वाळवून त्याच्या नंतर ते काजू गून.
त्याच्यापासून दारू पण बनवतात. त्या फळापासून आणि ते वरची बी असते ते काजूकर. भरून ते सुकल्यानंतर विकाला पाठवतात.
हा, प्रोसेस भरपूर असेल त्याची.
दोन्ही याचा उपयोग करून घेतात बरोबर.
आ हा, पूर्णपणणे म्हणजे गावाकडे फळे वगैरे भेटत असतील चांगले.
सिझनेबल म्हणजे आता उन्हाळ्याच्या दिवसात भरपूर येतात त्यामुळे उन्हाळ्यात. लोक पण भरपूर गावी जातात हे तर इकडं खायला भेटत पण सगळं डुप्लिकेट असते.
अ म्हणजे त्याच्यावर प्रक्रिया करून बाजारात येतेती.
होय आपण तिथल्या तिथं कसं घरी पिकवून खाऊ शकतोय ते.
''हां''
नॅचरल.
हा.
हिकडं आता मार्केटमध्ये यायला चालू झालय शहरात, पण ते कसं केमिकल वाल वगैरे तेन येतेय सगंळ ते
ह हा-हा, म्हणजे केमिकल आता हे शहरात केमिकल जास्त करून आलंच सोडा
त्यामुळं काय आजार कॅन्सर सारखे आजार, वगैरे होतात.
खूपच वाढाय लागलय, आपल्या खाण्यातन तेन प्रत्येक गोष्टीत, आहेच केमिकल. हम्म.
गावाकडं भरपूर असतंय, सगळं असतंय गावाकडं.
हा, नॅचरल पद्धतीने बनलेल असतय ते.
हम्म.
मोकळी हवा.
तुमच्याकडं काय-काय हाय?
आमच्या इकडं, आंबे वगैरे आहेत. पपई, नारळ भरपूर आहेत. आंबे आता लागायला चालू झाल्यात, कैरी
हा-हा, हा-हा-हा मग चांगलंय की तुम्हाला खायला वगैरे.
हो, भरपूर. पुढच्या महिन्यापासून आंब्याचा सीझन चालू.
हा-हा. आमच्या पण घरी खूप आहेत.
आंबेय
आंबे आहेत. हम्म, होती शेतामध्ये.
हा, ते आंबे वगैरे कसे पिकत घालायचं मग तुम्ही?
आंबे म्हणजे, ते भाताचं गवत असते ना
हा.
ते खाली अंतरायचं
हा.
त्याच्यावर कच्चे आंबे, पाड आलेले टाकायचे, म्हणजे ठेवायचे पुसून चीक
हा, झाडवरून काढून आणलेले.
हा, आणि मग परत ते गवत टाकायचं त्याच्यावर
हा.
आणि मग त्याच्यावर वजन काहीतरी वस्तू ठेवायची. लाकड, विटा, दगड वगैरे असे आणि त्याला आठ दिवस जाऊ द्यायचे पूर्ण.
हा.
त्या दिव त्याशिवाय ते बघायचं नाही.
हा.
आठ दिवसान बरोबर पिकतय.
आणि ते आठ दिवस आपण बघितलं नसल, आणि ते खराब झाले तर आंबे?
आठ दिवस म्हणजे त्याला तेवढा कालावधी लाग
पिकण्यासाठी हे हाय. हा, म्हणजे आठ दिवस
म खराब असला तर एखादा काढुन टाकायच तें आधींच बघायच खराब झालेलं मगं ते सारख ते सारखं पण बघितलं ना मग ते हें होतयं-
पिकतनायीत
हुं.
हां आमच्यां इकड तर भरपूर नारळ वगैरे हायीत.
हुं उन्हाळ्यात नारळ पाणी प्यायला बरंयं तुम्हाला.
हों तें उंच उंच झाडयतेंना नां जरा काढायला प्रॉब्लेम होतोय उन्हाळ्यात.
हां हां हां.
अं तें कोणाकंडन तरी काढून घ्यायला लागतात ते नारळ काढाय येणारे असतात तें. त्यांना झाडांवर चढायला त्यांचं काहीतरी ते अस तय ते तेला ते लावतात आणि ते असं ते हातानंच ओढत ओढत ते वरती ते नारळ असत्यात तिथं जात्यात. तें आणि ती काढत्यात झाडं खाली टाकत्यात काढून.
आमचा लहान मुलगाहाय खूपच दंगा करतोय. तुमच्या घरी लहान बाळं आहेत काय?
काय?
आमचा लहान मुलगायं म्हटलं खूपच दंगा मस्ती करतोय.
आमची पण लहान हायत बाळ.
नाव तुझे
आता नाहीय ते बाहेर गेल्यात.
हां हां हां.
अं लहान मुल तर लयीच आगाव असत्यात.
हुं.
आयकत नाहीत आपलं काय नाही आपलंच खरं करत्यात.
होंय
अं
तुमचं बाळ किती वर्षाचायं?
आमचं बाळं पाच वर्षाचंयं.
एवढं मोठायं तुमचं बाळं?
होय.
हां हां शाळेला जातोय काय?
शाळेला जातोयं की आता.
हां हां हां.
हुं.
मं शहरात हाय काय गावाकडं.?
आम्ही शहरातचायं राहायला.
हां हां हां हां म सुट्टीसाठीठी गावी गेलाय काय?
हुं हुं.
हां हां हां.
झाडांच वेगळंच पडतंय असं म्हणजे वातावरण वेगळं पडतंय गावाकडचं.
हां होय.
हम्म. इकडे कशी झाड वगैरे आहेत.
हा हा.
हम्म.
आता पाऊस पण पडून गेला असेल ना?
पाऊस पडून गेलाय. पण गरमी भरपूर ए.
गरमी आता कमी होईल. आता ते काय वळवाचा पाऊस वगैरे काहीतरी म्हणतात तो पडला असलं.
हां तेच वळवाचा पाऊस पडून गेलाय आत्ता. हम्म.
म ते काजूच्या बिया वगैरे भाजून खाल्ल्या की नाही?
अजून नाही आम्ही शेतातच गेलो नाही.
होय.
इकडं ते भाजून खातात.
हा हा.
हं. त्यांचा पण भरपूर व्यवसाय असतोय काजूगरांचा.
होय होय. ते भरपूर ठिकाणी घेतात लोक.
हम्म. म्हणजे त्यांचं ते भट्टी वगैरे काय काय असतय ते.
हां. हां. हां.
ते कामाला वगैरे बायका ठेवतात.
काजू गर सोला सोलायला.
हम्म. हं. त्यांचं कसं वजनावर असतंय. किती सोलेल त्याच्यावर त्यांचा पगार ठरलेला असतो.
बरय ना ते घरी बसल्या बसल्या.
घरी-महिलांना बरं य ते.
हां. पण तेवढी मेहनत पण असणार त्याच्यात.
हां. म्हणजे ते त्याच तेल वगैरे ते असतेय ते- म्हणजे शरीरासाठी ते चांगल नसतय.
हम्म. त्यांना साल पण राहत्यात ना? हाताची त्वचा हे होते.
अं. त्याचे साईड इफेक्ट पण होतात ना? म्हणजे एवढं पण ते- चांगल नाही शरीरासाठी काम.
हां. ते तेल चीक असतोय तो त्याच्यात. ते हातावर जर पडलं ना तर- त त्या ठिकाणची साल जातात चमडी.
हो.
गोळा होत्यात.
त्याच्यामुळे जरा करून, करताना जपूनच करायला लागतय ते.
हम्. हा.
हम्म.
होय. ते करायला लागत नंतर- मी एकदा केलं होतं ते. ते सोलताना माझ्या हाताची पूर्ण सालच गेली.
हो का? ते भाजीला सोलायचं असत का?
हां. भाजीसाठी आणलेलं.
हां.
ते काढताना सगळं हातालाच लागलं.
म्हणजे ते हाताला चिक लागलं कि ते सालं निघतात हाताची. हम् चालेल, महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
आणि काय माहिती हवी असेल तर फोन करा.
हां ठीक आहे ठीक आहे बाय बाय
हा थांबा